हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हा आता येतोय बोला नमस्कार. हो येतोय आता बोला.
हा हा.
नमस्कार हा नमस्कार मजेत तुम्ही कसय? मजेत आय मी पण तुम्ही कशेय? असं बोला मग.
असं बोला.
विषयावर बोलूयात.
हा ठीक आहे बोला काही हरकत.
आजचाल खूप महत्त्वाचा आहे. आजच्या काळात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षारोपण. पण हे करणं काळाची गरज आहे झाड लावणे झाड जग आणि झाड जगवले तर आपल्याला म्हणजे एक चांगल्या. हवा मिळते प्रदूषित हवा जी आहे ती निघून जाते हवा चांगली होते. ते लहान मुलांवर वृद्ध वयस्कर. हो वयस्कर माणसांवर पण त्याचा म्हणजे हेल्. आरोग्यावर चांगला परिणाम पडतो झाडे. कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात त्यामुळे हवा. पण शुद्ध होते जे दूषित हवा झालेली आहे ते एकदम शुद्ध हवा होऊन जाते.
हा अने वृक्षारोपण म्हणजे नव्याने झाडे लावणे आणि त्यांचे. संगोपन करणे. हेज म.
हो खूप महत्त्वाच आहे. हो कारण आजचं म्हणजे कसं आहे. खूपच दूषित पर परिणाम झालेला आहे. किंवा सगळं म्हणजे मोठमोठ्या कंपन्या त्याच्यातून पडणारं निघणारं. धूर म्हणा किंवा पाणी याच्यामुळं खूपच. प्रदूषण वाढलेलं आहे आणि वाढते प्रदूषणा मुळ पण हेल्थ वर खूप परिणाम. य त्याचा जंगल तोड खूप झाली. जंगलतोड पण खूप झाली म्हणजे आजकाल लोक. झाड कमी लावले म्हणजे लावायचं तर नाहीच म्हणा पण. आहे ते झाड तोडून खूप दिले आहे त्यांनी.
आणि मग ते कचं झाड वगैरे पण नसता मग पाऊस पण बरोबर येत नाही.
हो हवामान बदल यामुळे. अनेक समस्या निर्माण होत आहेत आता आपणाला कारण पूर्वी खूप पाऊस पडायचा का तर. झाडं वगैरे खूप होते पूर्वी.
हो आणि वाढत्या प्रदूषणामुळे आणि जंगलतोडीमुळे पर्यावरणाच्या पण. संतोलन ढाळसला जातो ना.
हो खूप खूप आणि झाडांमुळेळ पण कसं आहे. पावसाांचे पण नियंत्रण राहते पाऊस पण वेळेवर पडतो. तापमान पण कमी होते. आजकाल कसं झाड झाडे लावल्याल्या नंतर त्याच. संगोपन करणं हे पण आपली जबाबदारीच असते.
आणि मानवी जीवनाचे आरोग्य पण टिकवण्यासाठी आणि भावी पिढीला. अं जस की शुद्ध हवा आणि सुरक्षित पर्यावरण देण्यासाठी वृक्षारोपण ही. काळाची गरज गरज आहे ना.
हो तसेच झाडांमुळे भूजलाची पातळी टिकून राहण्यास मदत होते. पक्षी प्राणी छोटे जीव जे आहेत किंवा अनेक जीवांचे घर अस त झाडावर असतात काही चिमण्यांचे वगैरे.
कि खूपच त्याच्यामुळे मग छाव वगैरे पण पाहिजे ना. तर त्याच्यासाठी झाड वगैरे.
वाढल्यामुळं पण अनेक प्रजात. ती कसं नाम नामशेष होऊन चाललंता म्हणजे त्या जाती कसं आहे प्राण्यांच्या जी जाती होत. त्यापूर्वी ते सगळ्या कमी होत चालल्या आहेत आज.
हा प्राण वायू आणि शुद्ध हवा पण भेटते त्याचान.
हो आणि मोठमोठ्या शहरांमध्ये कसं आहे झाडांची संख्या ही कमी होत चालली आहे आणि त्यामुळे उष्ण वाढते कारण मोठमठे घरं नि तयार होत आहेत. आसपासचे झाड तोडण्यात आली आहे अधिक उष्णता उष्णतेचा परिणाम माणस. च्या शरीरावर होतो लहान मुलांच्या शरीरावर होतो.
वेगवेगळ हे करतात त्याच झाडे तर लावतच नाही ते तर पूर्ण कमी आहे. आणि हे तर झाड तोडायचं म्हणजे म्हंटलं की खूपच झाड तोड करतात.
म्हणूनच रस्त्यांच्या कडेला शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये आणि मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोप खूप आवश्यक झाले आहे.
त्यांमध्ये पण. झाड वगैरे कुठे नाही पण तिथ तरी तुम्ही लावा कारण तिथ
पाणी देणे.
हा तिथं शेतात वगैरे आपण रोज जातो हा प कना पाणी द्यायला जातो ते करय जातो त्याच्यासाठी मग शेतांना पाणी दिलेलं बरं तिथं पण लावलं तर चालत.
हो अनेकदा लोक कसे फोटो काढून झाडे विसरून जातात. असे होता कामाने झाडे लावल्यानंतर त्याचे संगोप हो झाडे लावल्यानंतर कस त्याच संगोपन पण करणे ह आपली जबाबदारी आहे सरकारी अनेक वृक्षारप मोहिमा राबवत आहेत त्या पण मोहिमेला पण सहभागी झालं पाहिजे.
झाडे लावा झाडे जगवा हे.
हम् स सगळं. कसं आहे सरकारवरच अवलंबून राहून चालत नसते तर नागरिकाने पण पुढाकार घेतला शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंड्या हो जनजागृती रॅली वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करतात ना आजकाल.
हा झाड वगैरे राहिल्या नंतर आपलं कार्बन डायऑक्साइड कोण घईल आपल्याना ऑक्सिजन कोन दिल मेन गोष्ट आहे नाही तर
ह. काही सामाजिक संस्थांनी ना गावोगावी एवढे मोफत रोपं वाटप केलेले आहेत. की आपल्या सणांमध्ये ही झाडे भेट देण्याची परंपरा सुरू झाली. किंवा लग्न समारंभामध्ये जे कि वस्तू देण्याऐवजी त्या ठिकाणी झाडे दे द्यायचे त्यांना गिफ्ट म्हणून हो
न गेला ना फक्त फोटो काढण्याप झाडां आणता लावत नाही. लावून पण घेतलं तर त्यांचे हा
तर आनंदाच्या प्रसंगी सुद्धा एक झाड लावले तर पर्यावरणाला मोठा फायदा म्हणजे खूप मोठा फायदा होईल त्याच्यामुळे
ते प आणि झाडे कार्बन डा डायऑक्साइड शोषून घेता आणि आपल्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले ऑक्सिजन सोडतात ना त्यामुळे हवेचे प्रदूषण क होते आणि शुद्ध वातावरण पण निर्माण होते.
होते झाडांपासून फळे फुले औषधे लाकूड आणि सावली मिळते चांगलं कार्बन डायऑक्साइड सोडते चांगली हवा मिळते. शुद्ध परिसर होऊन जात असतो.
नोटबुक वगैरे वया वगैरेवर जे लिहितो ते पण त्या त्याने बनलेल असतं.
हो आणि झाडांमुळे वातावरण पण प्रसन्न राह ते मानसिक आरोग्यालाही फायदा होतो त्याचा तापमान वाढ ही कमी होते
झाड वगैरे जर घरात जवळ पण राहिलं कसं थंड हवा पण येते जास्त तर टेमप्रेचर वाटत नाही तापमानाची आभास होत नाही
वृक्षारोपण केल्याने कसं होतं तापमान नियंत्रणाात आपली राहते आपल्या मित्रांनाही हे वृक्षारोपण स करण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे एका व्यक्तीनं जर एक झाड लावलं. तर म्हणजे खूप झाडं होतील
पूर्ण जगात एका व्यक्तीने जो एक झाड लावलं ना आता तस प्रत्येक घरात चार किंवा पाच किंवा सहा किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये तर खूप सारे असतात एका पण एका पण जणने झाड लावलं होता तेवढ्या लोकांचं एक एक काउंट करून आपण किती झाडे लावू शकतो
हो खूप लवस हो झाडांमुळे कसं होतं पावसाचे प्रमाण संतुलित राहते जमिनीची धूप कमी होते भुजलाची पातळी वाढून जाते अनेक पक्षी जे प्राणी कीटक आहेत त्यांचं पण व्यवस्थितं जागेवर राहतं
वगैरे करतो ते पण ते पैसे ते पैसे तिथं खर्च करण्या
हो आ शहरांमध्ये कस आहे वाढते काँक्रीट करण आणि जंगलतोड यामुळे तापमान वाढलेली आहेत नागरिक दरवर्षी किमान एक झाड लावावे आणि त्याची नियमित काळजी घ्यावे केवळ झाड लावणे पुरेसे नाही तर संगोपन करत नाहीत न हे न करण्यामुळे पण खूप प्रॉब्लेम आहेत
क पशु पक्षी आणि कीटकांचे नैसर्गिक घर असतात जसे वृक्षारोपांमुळे जै जैवविविधतेचे रक्षण पण होते ना
हो आणि आजकाल झाडे हो मोठमोठ्या कंपन्या झालेल्या आहेत कंपन्यामधून जे निघणारं धूर असतं त्यांनी पण सगळं प्रदूषित हवा झालेली असते जर झाडं असतील तर ते प्रदूषित हा दूषित हवा जी आहे ती एक चांगल्या प्रकारे होऊन जाईल त्याचं नुकसान कोणालाच होणार नाही
त्याच्यामुळे आपण वृक्षारोपण केलं पाहिजे म्हणजे प्रत्येकाने वृक्षारोपण केलं पाहिजे म्हणजे आपल्या स्वतः च जीवन पण चांगल होईल त्याच्यामुळे
हो लाग लावलंच पाहिजे आणि झाड
आपल्याला मानवाच्या गरजा पण पुर अं पूर्ण होता ना त्याचेने औषधी वनस्पती लाकूड मिळते मग बघ कडक उन्हात झाडांची सावली पण भेटते खूप हे
खूप भेटते हो आपल्याला उन्हाळ्यामध्ये पण लाईट वगैरे गेली तर माणूस हा खेडेगावामधला झाडा खाली जाऊन बसतो ना जर झाडच नाही राहणार तर ते उद्या चालून बसणार कुठं आहेतं
हा गरजेचंय आणि झाडे चक्रीवादळ आणि पूर आणि सुनामी यांसारखे नैसर्गिक आपत्तींच्या पण वेग मंदावून आपले रक्षण करताना
हो खूप करते आजच्या काळात वृक्षारोपण करण खूप गरजेचं आहे पण लोकांनी ते कळायला पाहिजे त्यांना
करायला पाहिजे तर कोणी करत नाही आता अ फक्त शोपीस साठी लावता आणि फोटो वगैरे काढता
हो
आपले संत तुकाराम महाराजांनी पण वृक्षवल्ली आम्हा सोयरी असे म्हणतात ना तर झाडांना आपले नातेवाईक मानले पाहिजे किती म्हणलंय पुढे आपल्या नेता वगैरेनी निसर्गाचा हा समतोल टिकवून ठेवण्यासाठी केवळ
तीतं निगा केली तर मोठं होतं मोठं झालं तर पुढे चालून येणाऱ्या पिढीला म्हणा त्याचा उपयोग होतो पाऊस वेळेवर पडतो पाऊस पडला तर मग शेतकरी पण खुश असतो
कवून ठेवण्यासाठी केवळ झाडे लाव लावणे पुरेसे नाही तर ती जगवणे ही इतकेच महत्त्वाचे आहे ना
हो खूप महत्वाचे आहेत त्यामुळे लोकांनी असं म्हणजे एक लोक आणि एक झाड असं करून पण काहीतरी करायला पाहिजे नवीन नवीन योजना राब कवल्या पाहिजे शाळांमध्ये ह्या गोष्टी करायला पाहिजे निसर्ग वातावरण करायला पाहिजे जेणे करून माणूस पण वातावरण छान झाल तर माणसाचं मन पण हेल्दी राहतं.
वृक्षारोपण केल्याने कस शुद्ध हवा वगैरे पण भेटते प्रत्येकाला असं म्हण ते कां वृक्ष रोपण. प्रत्येकाला सांगेल की वृक्षारोपण करायचं खू गरजेचं आहे्य.
हो खूप गरजेचं आहे. एक व्यक्ती एक झाड हा संकल्प प्रत्येकानेच केला पाहिजे.
चालेल मग अजून भेटू.
ओके धन्यवाद.